लो
हॅलो.
आवाज यायला भाऊ?
हो येत आहे.
विताय का
हां.
झालं जेवण वगैरे?
नाही बाकी
बाकी आहे का नाही आमचं पण नाही झालं अजून.
अच्छा
हां.
ब काय नाही आताच आलो ड्युटी वरून.
हो का ड्युटी करता का तुम्ही?
हो.
कशाची करता?
हॉस्पिटल
अच्छा अच्छा.
हां.
चांगलंय काय झालेलं आहे तुमचं शिक्षण?
उम्म हम्म नर्सिंग
नर्सिंग झालेली आहे कोणती एन एम जी एन एम?
जेनयम
जी एन एम झालेला आहे का तीन वर्षाची असते वाटते ना ते.
हाव
हो का चांगलं आहे.
हां.
चांगलं केलेलं आहे मग.
हो ना तुम्ही काय करत असता?
माझं तर काय नाही पॉलिटेक्निक चालू होतं पण गॅप घेतला मी.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
त्याच्यामध्ये तर आता सध्या काही नाही घरीच असते.
हां का?
होव
पॉलिटेक्निक मध्ये का गॅप घेतला?
अ बाईक लागली होती मनं.
अच्छा.
हो. म्हणून गॅप घेतला.
अच्छा
हम्म काय करतात तुमच्या बहिणी, भाऊ?
काय नाही माझ्या एका बहिणीच झालेलं आहे नर्सिंग तिचं पण अहो एक तिकडचे ड्युटी हां.
चांगलं आहे मग दोघं बहीण, भाऊ नरसिंग.
हां.
सोबतीच केलेलं आहे का दोघांनी पण?
आव
हो का?
हा सोबतच झालेले.
ह्यो ती कुठे तुमच्यासोबतच करते का ड्यूटी?
हो सोबतच करते.
हो. का?
हां.
चांगलं आहे, एका हॉस्पिटलला, एका कॉलेजला.
हा.
तुम्ही कुठे? राहत असता, गावाकड या दुसऱ्या बाहेरगावी.
हमं. वाशिम ला बाहेर गावी.
बाहेरगावी राहत असता.
हा..
बरं आहे मग. मग बनवून खाता या मेसचं.
बनवून खात असतो.
मग पाहिजे का, तुम्हाला स्वयंपाक.
आम्ही हा ताई आहे ना बनवायला.
हो. ताई आहे नाही का?
हां.
बरंय.
हा..
हमं. भावाचं.
भावाचे एकाची, ब बारावी झाली. त्यान बीएच. डब्ल्यू. ला ऍडमिशन केलं.
हा. हा.
एक बारावीत आहे.
हो. का?
हां.
चांगलं आहे.
हं..
मग बाकी काय म्हणता, पाऊस पाणी कसं आहे.
पाऊस चालू आहे, आमच्या इकडे रोज.
चालू आहे का?
हावू तुमच्या इकडं?
इकड पण आहे, पण सध्या. आज पडला दुपारून, त्याच्या आधी, त्याच्या आधी.. पडला नाही. दोन दिवस झाले पडला नाही, परत आज चालू झाला.
ह. हो. का? आमच्या इकडे रोज आहे. आमच्या इकडे रोज आहे. म्हटलं पाऊस. हा.
नाही इकडं नाहीये, रोज दोन दिवस कमी होता आज परत चालू झाला. दुपारला खूप पडला, आता बंद आहे.
अच्छा.
हो. ना. रोज, रोज, रोज, रोज पाऊस यायला लागला.
हावू..
सगळं घाण व्हायला लागलं.
चांगलाय आहे. पाऊस पडत आहे तर.
हो पाऊस पडत आहे, ते तर चांगलेच ये.
हां.
हो ना, पाऊस पाहिजेच.
डायरेक्ट शेतकऱ्याचं नुकसान नाही ना होत.
हो. ना, शेतकऱ्यांचे नुकसान पण, होते परत आपली पण महागाई वाढते, आपला खर्च जास्ती होते.
हो. पाणी नसलं पाऊस नाही पडला की, रोज शेतात जाऊन पाणी द्यावं लागते नाही तर.
हो, शेती आहे वाटते तुमच्याकड.
आहे थोडीफार.
आहे का.
तेच्या त्याच्यावर माझ्या, दोन बहिणीचा डोळा आहे.
हो का, बहिणी असतातच तशा.
हौ.
पाहिजेच बहिणीला.
बहिणीला सर्वच पाहिजे.
हो ना, मग बहिणीच असतेच ना, अर्धा आधी का.
अर्धा अर्धा काय पुराच घेऊन जातात, त्या जाता वेळेस.
पूर्ण थोडी देणार आहे तुम्ही.
पूर्ण नाही देणार तरी पण, बहिणी मजोर आहेत ना जरा.
तुम्ही बी दिला पाहिजे ना पूर्ण, त्यांचा किती ही डोळा असला तरी.
बहिणी मजूऱ्या आहेत ना थोड्या.
मुजरा येता का, हो का.
दोन दोनच बहिणी तसे आहेत, हं एक चांगली ये.
काय भाऊ.
दो दोन बहिणी तश आहेत, म्हटलं एक चांगली आहे.
हो हो का, एक चांगली नाही का.
नाही एकच चांगली ये. तीन बहिणीपैकी, एक चांगली ये. हा.
मग दोघी जणी खराब आहेत का, पाहिजेत ना सोबती. सोबती खराब बी पाहिजे, चांगल्या बी पाहिजे दोन्हीची संगत असावं.
नाही पण ते त्या दोघीना येईल, लहान येईल भडकावलं कि ती भडकते ना.
हो का. नाही पण सांगत दोन्हीची पाहिजे ना, मग लहान हे असतेच ना तशी.
मोठ्या भडकवतात, लाहनी भडकते असं आहे ना.
मग मग बराबर आहे, भडकणार झाली ना. भडकायला पाहिजे बी, तुम्ही कुठे चौकत तसं मग ती, भडकत असलं.
नाही आम्ही चुकत नसतो.
अं.. हो का.
आमचं चुकलेला बरोबर असते.
तुम्ही म्हणजे चुकीचे असले, तरी तुमचं बरोबरण. तिचं नसलं तरी, ती चुकीची का. असं असते का.
हां..
बरायं. माझे भाऊ तशीच आहेत.
हो का. असे तसे आमच्यासारखे
मग काय तर लै येत. ते मोठ्यांना देतात मोठ्यांना देतात, काही पण मी लहान आहे तर कोणी. काय देत नाही.
अच्छा म्हणजे तुम्ही लहान हा का घरात? हो गं म्हणून म्हणून, तुम्हाला काही भेटत नाही.
होय मग काय तर, लहान मोठ्यांना देतात. मला द्यायचं म्हणलं की, नाही म्हणतात हो.
हां.
काय तर मला म्हणलं की नाही म्हणतात. मग मला बाबाला कॉल करा लागते बाबाला सांगितलं की देतात मग.
हो का?
हो.
मंग का काही काही गोष्टी बाबाला जरी तरी ऐकू ऐकत नसतं असं काही मिळायचं अं. डींग
पण अशी देत नाहीत ना एरवी त्यांना मागितलं की असं देत नाही शांतपणे. मग त्यांच राज सांगायला येत नाही तर बाबाला सांगायला लागते बाबा याच्याकडे आहेत. पैशे असं आहे तसं आहे मंग मंग देतात ते सांगतो म्हण लगी.
हो का?
मंग काय तर अशेच करतात मी लहान हाय म्हणून मला कोणीच काही देत नाही.
लहान लहान लहान, असणारच सर्वात तेच आहे ना.
हम्म.. मग काय तर, पण लहान असल्या असणाऱ्याला द्यायला पाहिजे उलट जास्ती द्यायला पाहिजे.
म मोठे लवकर जातात ना मोठ्या बहिणी लवकर जातात. लहान बहिणी माांगे राहत असते.
मागे राहतं असती ते तर सोबत तर टाइम तेवढाच राहतात ना, ते लहान एवढं आहे की बग. ते लवकर मोठा होतात मी हे जरा म्हणजे त्यांच्या समोर डोळ्या समोर मो ठा होतात त्यांच्या जराशा म्हणजे न समजत्या अशा वयात मोठ्या होतात.
ते मोठ्या लवकरचा मोठ्या लवकर लग्न लग्न करून झाल्या जातात ना, पण लहान राहिज जवळ मग सर्व काही लहानलाच भेटते.
हो ते तर राहायचं ना. आपण तसं थोडी मग डब्बल ते घरी आल्याच्या नंतर म्हणतात ती नांदून आलेली आहे.
मग वर्षातून वर्षातून एखांद्या वेळेस घेते ती. ते काय आमच ती थोडी रोज घरी राहते.
नाय नाय. नसते घरी नसते.
हा.
कधी मधीच येते अधून मधून म्हणून देणं लागते नाही का तिला.
आ हा.
बरं आहे बाबा. ते आलं की त्यांच्या द्या तुमच्या बहिणीचे झालेल्या वाटते लग्न.
एक्किचा झालेलं आहे. दोन मांगे येत आपून डोकं खायला.
डोकं. खेळायला का चांगलं आहे की मांगे आहेत ते.
तेचं जास्तच डोकं खातात ते.
हम्म डोकं खाणारच पाहिजेत. मग ते गेल्या ते गेल्याच्या नंतर आठवण येतात ना मग.
हा इतिचा घाट हमेशा चष्माच हरवलेला काय ते.
हो.
आणि तिच डोकं हरवलेलं राहंतय.
हो का.
अ.. आं..
अम्म हम्म. एकिला डोकं नाही एक किला चष्मा आहे एकिला डोळे नाही एकिला डोकं नाही.
नाही एकीला डोकं नाही, डोळे नाहीत.
दोन्हीही नाही का?
दोन्हीही नाही.
हो का?
हा.
बर हाय. लेकिला डोळे हाय, डोक नाही.
नाही तिला दोन्ही आहे, पण डोकं तिचं जरा गुडघ्यात आहे.
हो का.
हां.
गुडघ्यात हाय ते तरी बर आहे ते पाया-पायाच्या अंगठ्या गिंट्यात नाहीये.
नाही ते गुडघ्यातच रे गुडघ्या ते, म्हणून जास्त काही चालत नाही तिथं.
तेच तर म्हणाली. तेचत म्हणाली ना बरं आहे ना, पायाच्या अंगठ्या गिंगटात नाही नाहीत अजून त्रास गेला असता.
म्हणून तर लवकर लढत बसते ती.
हो कां, छोट्या छोट्या गोष्टी रडते.
बर ठीक आहे ताई, बोलू आपण नंतर.
हो हो, चालते ठेवा ठेवा. हो हो चालतंय.
हा.